हॅलो! कोण आलंय? नाच नाही बाळा. हा आता केलं बघा चालू, स्वयंपाक करायला
चालू हे, मग काय म्हणता यांनी मी नाही आता-आता दहा मिनिटांनी लावणार कुकर मग लावायचं पटा-पटा करायचं. एका साईडला कुकर, भाकरी
हा ना, मी पण भाकरीच णार, हा- हा थांब-थांब-थांब अगं थांब बाळा नको थांब.
थांब जरा, थांब मी बोलून मग देत होती. थांब. मग बोलून देत नाही बघा असं करत्या. मग तिला बोलायला पाहिजे असते.
चालतंय. अं किर किती वर्षाची आहे.
दोन वर्षांची आता.
हा-हा-हा, मग अजून लहान आहे.
होय, लहान आहे. हम्म. हा बाहेर गेलती आजोबा बाहेर घेऊन गेलते रडालती म्हणून.
हा, हा.
आत्ता आल्या घरी आणि रडायला चालू केली.
हा हा लहान मुलांच असच असतंय.
होय.
हम्म! म काय मोबाईल मागती की काय.
हा मला बोलायला दे म्हणत्या.
हा हा हा‌.
तिला बोलायला पाहिजे असतंय फोन‌. बोलत्या थोडं थोडं.
हा, हा, हा.
म्हणजे ती सगळंच बोलत्या तसं. हम्म! मग,
मुलगा काय आठ वर्षाचा आहे काय.
नाही दोन्ही मुलीचं आहेत मला. हा हा ती आठ वर्षाची आहे.
हा हा हा
हम्म! शाळेत जात्या. हे खा गरम गरम खाऊन
स्पर्धा परीक्षांना वगैरे बसली असेल.
हा बसवलंय की तिला बीडीएस ला बसवलंय.
हम्म हम्म हम्म, मग रेग्युलर शाळेत क्लास घेत्यात का नाही‌.
होय असतोय की सकाळी एक तास एक्सट्रा असतोय.
रोज.
रोज असते होय शाळेच्या वेळेत नाही.
हम्म हम् हम् हम्, आमच्या इथे तस नाहीये फक् क्त एकच दिवस घेतात, हा बीडीएस च हा. आठवड्यातून फक्त शुक्रवारी एक दिवस आणि मग इतर वेळेस आयटीएस मंथन मंथनच म्हणजे ते आयटीएस मध्येचं होऊन जातंय नै. मग आयटीएस सोमवार ते गुरुवार आयटीएस असं असतंय.
हा, हा.
हम्म! ते बीडीएस अवघड असतंय आणि एका दिवसात होत नाही ओ ते कंप्लीट. हम्म त्यामुळे आणि बाहेर क्लासला घालायलाच लागतंय‌.
हम्म तिला नाही आम्ही घरात बाहेर क्लासला घरीच घेतोय अभ्यास मी.
हम्म हम्म, आमच्यात पण घरी घेतच होतो खर कसं आहे. हे एवढं सगळं स्पर्धा परीक्षा आणि त्यात त्यांना एक दिवस म्हणजे आपल्या घरात ती बसू शकत नाहीत.
हम्म! हम्म हम्म.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
होय होय करत्या करत्या पहिलीला पण बसवल होतं मी.
हम्म हम्म किती मार्क पडले?
सिल्वर मिळालं कि तिला हम्म. सिल्वर मिळालं.
हम्म हम्म हम्म.
त्यामुळे ह्या वर्ष पण बसवले तिला हुशार आहे अभ्यासात तसं.
चांगलं आमच्या इथं पण तसेच आहेत हा हा हा.
हम्म शाळेत
हम्म आमच्या इथं कसं आहे स्पर्धा परीक्षाचा वर्ग वेगळाच आहे आणि सगळे आहे ते टॉपरच आहेत मग त्या वर्गात मग ते मेडल कुणाला मिळणार मिळून मिळून म्हणजे ऐंशीच्या पुढं असतात सगळे जर.
होय होय.
आता मुलगाला पण पडलेत आमच्या पण चौऱ्यांशी पडलेत खरं नाही मेडल हे झालं कारण हम्म हे होते ना सगळ्यांना आता कुणाकुणाला म्हणून द्यायचं.
होय.
हम्म ते शंभर नव्यानव, अठ्ठयानवं वाले त्यांना मग मिळते सिलव्हर, गोल्डन
होय.
हम्म खरं ते त्याच्यापेक्षा आपली मुलं तात हे महत्त्वाचं आहे हम्म ती अपेक्षा ठेवणार तीज ही सोडा कारण इतक्या मुलांच्यात आपलाच येईल असं काही धरून चालायला नको. जेव्हा आता एवढं पडलेस पुढच्या वेळेस आणि जरा हे पाड असं होते पहिलेच पाडलेलं सत तर पर्यंत त्यानंतर आता चौऱ्यांशी वर गेला दुसरीत. आता पुन्हा तिसरीला मॅडम म्हणताय लेईच अवघड आहे दुसरी, तिसरी, पहिली, दुसरीपेक्षा पण एकदम तिसरीचा अवघड आहे.
होय
भागाकार वगैरे आहे आणि तुम्ही काय त्या मुलांना वगैरे काउनच का कारण तेवढं त्यांच्याकडून मार्क पडतीलचं असा अपेक्षा धरू नका म्हणजे कारण खूप अवघड आहे तिसरीचा हा. त्यामुळे तसं म्हणतं तरी पण करायचं तसं करून घ्यायचं त्याच्याकडून.
होय.
हां.
ते प्रश्नपत्रिका हा ते प्रश्नपत्रिका सासांच असतं तेच घ्यायचं सोडवून बरो
हा तेच घेतात थोडं आमच्यात पण आणि मॅडम पण कसं देतात भरपूर सोडून घ्यायचं बघत असतात सारखं.
होय.
हम्म.
ह
लक्ष फक्त फक्त द्यायला पाहिजे मुलांनी पण लक्ष देऊन करायला पाहिजे.
हम्म.
हम्म.
त्यांनी करणं जास्त हे आहे गरजेचं आहे आपल्यापेक्षा. आपण
आपण पाठ लागण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे कि बाबा आपला अभ्यास आहे आपण करायला पाहिजेत असं. मी सांगते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
हम्म हम्म हम्म. पाहते सासुबाई हा हा. त्या पण करत असतील थोडंफार. हा, हा, हा.
सकाळ संध्याका सकाळच करू लागतात. संध्याकाळ नाही.
हा, हा, हा. सकाळी कस जरा डबे असतात. धुन भांडी असतयं.
हा गडबड असतयं.
हा. संध्याकाळी मग आपण याहा हम. टीव्ही बघत बसलेत की झालं. हम्म, हम् तेच कि. सगळीकड तेच असतय घ्या. हम्म. कधी तर का असांना थोडीफार मदत केली तर जरा बरं वाटतयं.
होय.
हम्म. नाही तसच बसलं की मग आपलं डोकं फिरतय.
ह. मग वाढतयच हा. वाढतयच हो. म्हणजे आ पण एवढं सका ळ पासन करायचं. हे नि निवांत बसणार थोडीफार मदत केली तर, मग आपल्याला पण बर वाटतय. कारण घरात मग माझं तरचत होते बघा घरात करायचं बाहेर करायचं आणि नाही काय करू लागलं तर मग आणि मग चिडचिड पणव्हते हा एकटीने किती जणांना द्यायच. नाशता वगैरे आमच्या हात नेऊन द्यावा लागतो.
होय. नाही आमच्यात घेत्यात तस काय नाही. देतोय तरी पण मी. अगदीच मग कामात- - असलं की मग घेत्यात.
हम, हम. आमच्यात कसं हाय सगळ्यांना नाश्ता वगैरे द्यायच. रोज सकाळी त्यात डब्बे आवरायचं म्हटलं. हं. आमच्यात पण रोजच लागतय. आणि कस हा आणि त्यात डबा आणि आवरायच. मग त्यात असतय फरशी वगैरे आपला गॅसकट्टा भांडी. अं हे आणि असत की मग नको वाटतय मग ते आणि पटपट आवरून जायचं.
होय, होय.
हम्म. लइच लोड होतय मग. मग तस असल कि चिडचिड पणा होतयं. अकराला असते आता अजून टायमिंग अकराचे आहे परंतु साडेदहा एक साडेदहा पाच झाले की निघायचं. तिथं दहा मिनट अगोदर तर पोचायला पाहिजेल. हम्म. त्यामुळे जायचं जरा. साडेदहा पाच झाले की निघायच घरातून. तर मुलं लवकर जातात नई. पाहुणे दहाला म्हणजे मुलं जातात.
हा, हा, हा.
त्यामुळे हे होत प्रॉब्लेम डब्याचा. हम्. पटापटा आवरायला लागतयं.
आमच्या पण जातात दोघं धन दहाला जात्यात मिस्टर आणि मुलगी दोघ संघच बाहेर पडत्यात.
हम, हम, हम. त्यांना सोडूनच जायला लागत असल तिला. हम्म, हम्. लांब हाय का शाळा?
नाही तरी हाय की दोन किलोमीटर वर हाय. गाडीवरनच हा गाडीवरन जायला लागतय सोडायला.
चालत जाऊन असं हे नाहीये.
नाही नाही चालत नाही जमत लांबाय. अजून लहान आहे ना ती आपल्याला जमते एवढं दोन किलोमीटर चालायल. तिला न जमायला नको काय.
होय आणि नाहीच इतक्या वेळ आपण पण नाही किती जायचं आणि किती यायचं दोन किलोमीटर. जायचं दोन किलोमीटर यायचं. हम्म. मग सोडत्यात म्हटलं चांगलं हे. नाहीतर ते आणि आपल्याकडे काम असल्यावर ते आणि आहेच बघ. होत नाही मग सगळं. मॅनेज होत नाही मग एवढं सगळं. हम्म अ्छा मगाणी
मग आणि काय म्हणतय आणि काय नाही बघा स्वयंपाक करायचा आता आज वेळ झालाय जास्त हा ह लागलं की रडायला एकसारखं नाही तर मग उ्या ह हा एककद्र अडतेयद मत येककदा
हा हा हा लहान एक म्हंटलंवर असं जा असतंय का हम्म अजून त्यांना काही समजत नाही हा काही समजत नाही
किरकिर चालू असते मगय
होय होय चालते फ सकाळ नाही लवकर उठायचं
हम्म सकाळी उठतोय की जरा फिरून येऊन मग दोघे असतय त्यामुळेळ जरा काय सात ला सात ते आठ वाजता करायला घालतय सगळं आवते मग
हम हम हम दुघ्या असतो मणजरा फास्त आवडते हा दुघे असतो फास्ता आवडते आमच्यात ते स्वयंपाकातम्ही आजचा थोडा सासवी कपडे घेतात मी खरं आवडते माझ फास् एकाथलं कुकर लावायचं लगेच भाजी वगैरे फोडणी घालायचं एका साइडला चपाती करून घ्यायचं आंघोळ्या होत आल्या की मला की नाश्ता करायचं द्यायचं हम् कस करायचं
हम्म
हो गपता ये नन करायला गेले तर पटकन होते नाही म्हणजे एकदा कंटा केला क नाही मग नाही होत हम्म त्यात कसता हा कामाच गडबड लागलेली त्या हा टायमिंगमध्ये होते का नाही होते का नाही मग जरा हात हात आणि जरा पळतात हा घरी असले की हा मग काय बारा काय एक काय दोन काय सकाळच आवरतच नाही कधी हा कधी वेळ निघून गेला हे पण समजत नाही एक वाजला
ब हा
कामा आवरलं केलं की जीवाला बसायचं
हम्म होय कामावर ज जेवायचं दुपार जरा नेवात होते मग
हम्म तेच म्हणायला लागले की आम दुपारच्या वेळेतच आवडतात
हमन
हम् सुट्ट दिवशीे चालेल घ्या